ते पण धरला ना हा मी उच्चाला अनं तुमच्याकून काय केलं काय माहित तुम्ही
हाव ना पहिले शून्य धरून घेतला. नाय ना आताच चालूये ना
नाही त्यांना म्हणते नंदा ताईला लवून दिला न मी
हाव ना माझा बी शून्य धरला गेला तुम्हाला लावला.
हा हा हा
हम्म काय चाललं जा झाली जेवणं बिवणं हाव का तुरी
हां
जास्त गवतं ये का काय ओ
झालं आता थोडं राहिलं होत. आजच्या दिवस पूजा ताईचा नंबर एवढीच ये घरात नाही आम्ही घात तिघी जणी ना एक मिनट हा
हाव का नंदा ताईच झाले नय का अजून म अहं हॅलो झाले क मंग जे अ जेवण झालं. हाव का निन्न झालं का काय केलं भाजीला निन झालं का? हा काय चाललं कुड गेलता फिराला? हाव का तुमचे किती कॉल झाले? हम्म पाऊस बी नये बई यांन म हम्म ऊन पडतंय. अ हाव
हॅलो
हा बोला ना, झालं का?
अहो, ते त्या ताईला बोलत होते मी.
कोणत्या?
पूजा ताईचा फोन आला होता कनके ना
हा, हा, काय म्हणे?
ते नंतर तीने लावायच सांगितलं मला, त्यानंतर कार्याच फोन राहिल हो तन पाच.
हा हा मग त्यानला लावला का?
हा.
का हून ते हिला नाही लावला का मग सपनाला?
सपनाला तईला लावून दिले, मग आता यांना बोलत होते म्हटलं झाला आता, आता पास लावते म्हणलं ते दुसऱ्याला.
हाव का? त्या पूजाचे
अहो ते रेकॉर्डिंग- रेकॉर्डिंगचे कॉल येल का ते दहा हजारे म्हणे.
दहा हजारे?
हा, हा,
दहा हजार?
हाव ना बाई, त्या म्हने माझे सहाशे झाले म्हणे.
एवढ मग दहा हजार गीतं -गीता ताई चे पूर्ण झाली मग.
गीता ताईचे सात हजार झालेय.
दहा हजार बोलायचं एवढं?
म्हणजे रेकॉर्डिंग त्यांना टाकायचं दहा हजारिची?
बरंच ओ मग.
अन् मला काय वाटल. त्याच्यावर ते पंधरा- पंधरा दाखवतय ना, त मला वाटलं पंधराचे मी तुम्हाला म्हणले नाही का काल?
हा.
तर मग मला वाटलं नुसतं पंधरा आहे बै ते दहा हजार आहे. त्या म्हने माझे हे सातशे सहा- सहाशे झाले म्हणे, आणखी राहिले म्हणे आता तुम्ही कोणाचे फोन पण नका उचलू, तुम्ही पूर्ण करा म्हणे, म्हटलं बर.
हाऊ का दहा हजार आहे का तें,? बाई पण मंग तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग च पण मग त्याला निश्ितीने लागत असल त्या रेकॉर्डिंगचं.
निश्चिती ने हा ना, मी रात्री तरी साठ केले.
तर गीता ताई काय म्हणे अ त्याला म्हणजे, काय चुकलं काय नाही ती बोलती ना.
हा.
रिटर्न कराच म्हणे ते.
ती म्हणी माझ न भाऊजी चल सारखं चालू म्हणे सहाशे, सहाशे, झाले म्हणे रविभाऊ चे आणि त्यांच्याही.
हो का?
आणि तईन त्या लय पुढे म्हणे, सात हजार झाले म्हणे तईचे.
आहो मग त्या लागल्या असतील त्या कामाला. त्या किती दिवसाच्या लागल्या असल ना त्या एका? किती?
किती मोठे करून घेईन, उद्या माल काही काम नाही उद्या घरीच राहिन मी.
मग बरोबर आहे. मग ते आपल्याला माहित नाही ना त्या किती दिवसाच्या लागल्यात त्या?
हा ना बाई.
हा बर त्याणी ग्रुपवर टाकायचं नाव मंग असं
हा ग्रुप वर कस काय टाकतील, ते आपण जेवढं बोललो तेवढं कट होऊ राहिले ना, माझे काय नुसतं सात कट झाले, आणखीन किती राहिले ते?
नाही ते ग्रुपवर ते न्ये, का समजा हे रेकॉर्डिंगच कॉलच करा सगळ्यांनी दुसरा टास्क येणार हे, लोक कळत ना मग. अटत्य. तेनला ते कामं हे ना वो तेचं काम आहे ना ते.
हा, मला तर लगे कस तरी झालं बा, दहा हजार म्हणल्यावर.
माय ग, किती बरच लावलंय मग ते बोलणे.
हा ना.
हम्म, त्यांचे किती झालेय, बरच ते मग किती दिवसाच्या लागलेलं हाय वाटतं. मग किती दिवसाच्या लागलेल्या वाटत त्या.
हा, आणि त्यांच्या जावाचे सातशे, सहाशे- सहाशे झाले माझे म्हणे आणि भाऊजीचे.
बापरे, हम्म. मग त्या किती दिवसाच्या लागलेल्या हेय त्या?
त्या म्हणे आता फोन उचल पण काय करता म्हणे, आता मला माझच पूर्ण करावं लागल म्हणे.
हाऊ का? मग नही उसायला लागतय नी.
नाही मग तेनी मला सांगितलं ना, मी म्हटलं ते कॉल किती हेय? म्हणी एवढं म्हणीते.
हाव का. नाही मंग बरोबर आहे ना वो, कामात नाही होणार एवढे कारण
कामात म्हणजे, संध्याकाळीच कराय लागन त्याई. ए, रेखाताई दहा हजार कॉले ते.
हाव ना, दहा हजार म्हणल्यावर पहूनच कर.
सहाशे झाले. गीताताईचे सात, सात, सात हजार चालू ये.
हाऊ का? हाऊ का? बरेच हो मंग ते. जसे केले तसे थोडे -थोडे, रोज- रोज थोडे- थोडे असं कर नई ते. हम् बरं राहूदे मंग काय, जाऊ द्या म आता थोडं- थोडं करा तर रोज.
हा मंग काय?
हा.
म्या पूजाताईला विचारल, कणके.
हा, हा. हाव ना, पाचला येते.
आत्ता बोलत होत्यान, पहिल्यांदा
व्हय मी साठ केेले रात्री, साठ- सत्तर.
हा, हाव का? साठ झाले. तुमच्या आत्ताचेत ना?
हा मी तेऱ्या खात्या बोलू राहिले.
हा. रेखाताईच अन तुमच शेजारी -शेजारीच वाटतं.
हा, तुमच काहीच नाही झालं? करायचंन बाई मग, किती य ते?
ते रात्रीच कर नाही बहिणीचं तिनं, तेवढं होईल ते.
म आणि असतील फुकट करून आलेत. रई भाऊचे अन, पूजा बाईचेच आले सहाशे सहाशे, सातशे सातशे. मी म्हणल ते किती आहे, तर म्हणे दहा हजार आहे.
बापरे एवढ बरच टाइम देणे हो त्याला मग.
हाव बई लयी टायमिंग देन आहे. पण नुसत वाचून र रिटर्न करायचय ते.
वाचून पण मग वाचूनला मोबाईल, आता आपण कस फोन तुम्ही बार खिसात ठेवून बोलू शकता. ह फोनच पण मग ते वाचून म्हणल्यावर मोबाईल अस समोर घेऊन डबल बोलण म्हणजे कामधंदा काम सोडूनच करन आहे ना ते.
हा त्या स्वाती ताईचा पाडोसन
मग ते आस जवळ फोन घेऊनच करन आहे ना ते. आस थोडीच होईल.
हा बई ये फोनला आपण ना बोलू पण राहिल काम पण चालू आहे. आणि ते त्याला हातातच धराव लागल.
त्याला हाताचच धरून करन आहे निचितीन बसून.
मी ना आता रात्री ना स्वराच्या पप्पाला म्हणन तुम्हीच वाचा म्हणन. देऊन टाकन त्यांच्याकड मझा फोन.
चालत का तसा आवाज बदलेल?
मग त्याला काय होत. एक काही त्यांच्याकड काही आपण करू.
नाही हो बहुतेक कारण ग्रुप समजा लेडीजचा वेगळा. याच वेगळ. मग फोन आवाज चेंज होतो ना. आवाज नाही चालत ना.
हा ते आहे म्हणा.
आवाज नाही चालत ते. आपल्या पूर्ण ॲपला आपला आवाज दिलेला आहे ना तुमचा.
हा
तुमच त्यांचा आवाज कस काय? ते प्रश्न सोडायच आसल मग ते कोणी सोडू शकत समजा. टीक मार अन ते पहिल होत तस.
हा
हे आवाजाच नाही चालणार. आवाजाच दुसर तुम्हालाच कराव लागेल तुमच आवाजाच.
याच्यानंतरही येईन आता टीक मारच लागल तर.
हे लयीच इतक द्या की बाई त्यांनी टास्क एकाठीच.
आता हे काही कमी महिनाभर जाईन आपल्याला.
ते हाव ना इतक देऊ, इतक नाही द्यायला पाहिजे होत त्यांनी टास्क. हो रेकॉर्ड आहे. ताई थोडसा प्रश्न द्यायच होता. मग मा थोडस हे पण होत ना.
आमची रेखा ताई म्हणती तीच झडग लागल्यावर करू.
त्याच काय हा नाहीतर कॅरीबॅग दे. हाव ना हम्म हाव ना दुकान ते बाहेर गेले. मग बसले, म्हणल चाला फोन भि लऊ मग. आई न आप्पा गावाल जायलये.
तुमचे किती राहिले?
माझ बई आता माझे पंधराच कॉल दाखवू राहिले हो.
पंधरा दाखवु राहिले.
हा
नाही आणखिन पंधरा रहीन बाई तुमचे. तेे आशेच दाखविते बाई. बई कमी कमी दाखवते भलते येत्यात ती एकखट्टी.
माझे आता पंधरा पंधराच कॉल दाखवु राहीले. त्याच्यात दोन असेच झाले.
अहो माल काय वाटल नसत पंधराच आहेत हे. तर ते पंधरा दाखवलंत, मग मी पंधरा समजीलं आणि ते मी रात्री सोडून राहिली तर सोडू राहिलं ते तस दाखी नाच नाही ना, कट व्हयितच नव्हतो.
हा होऊ का? माझ आता हे कॉल पंधरा दाखवु राहिले, मग आता काय माहिती बाई मला
आनखीन पंधरा सोड नाही बा तुम्हाला.
आणि ते दोन आता तुमच एक न नंदा ताईचं, एकाच दोन झीरो मधे पकडला ताईन- ह
हा का? हो ते हो ते शून्य कॉल धरून घेतीया लई
शुन्य लगेच धरून घेते, आपण कट केला वीस परत लावते मी हा.
आ छोटे छोटे.
लगेच लावते म्हणलं.
हा हा.